ह.
हॅलो इयाले का आवाज.
हा याला याला.
हा. काय नाही. बसलेलं असंच.
हा गेलतीस आज बाळा.
नाही नाही गेलो तू गेली नाहीस.
नाय गेलो बाई कोण नाई म्हटले स्वाती ताई नी पण नाई म्हटले. म काय गेलो नाई बाई.
स्वाती काल तर जातो म्हणलेली की मला मी रात्री फोन लावलेल. तीला तू सांगितल्यानंतर.
मला पण असं सांगितलेली आधी जातो म्हणून, म जाणुन तर काय ती नाय म्हटली बाई. तिला कामात काय म नाई म्हटली ती पण म एकटी कुठ जाऊ बाई.
होय होय आपल्यातली कोण आमच्या ग्रुप मधली पण नाईच म्हटली.
आमच्या ग्रुपमध्ये पण प्रीतीला कोण सोडायला नव्हतीच प्रिती पण नाई आणि म कोण नाई. म बघते तर गेल्याच गावाला म काय. म असं झालं आमच्यात पण कोण गेल नई.
तुझी टास्क किती राहिल्यात अजून.
अजून माझे टास्क आता ट्वेंटी वन झाल्यात बघ.
ट्वेंटी वन झाल्यात व्हय, मग काय होतील. ट्वेंटी वन प्रॉपर झालीत तुझी दहा दहा मिनटाचं.
अ अ दहा दहा मिनटाचं नाई असं. एक दोन तीन टास्क माझे असंच पाच पाच मिनटांन झाल्यात.
ह ह माझी आता चौतीस वर येऊन थांबलय त्यातलं पण एक पाच सहा असंच डिस्कनेक्ट झाला असंल नाई त असं काई तर तरी पण फॉर्म आल्ता म्हणून जा. ते कंप्लीट दाखवलं.
हा हा माझं काय आता, आणि कसलं फॉर्म.
अरे ते, कॉल झाला कट झाल्यानंतर ती
आता मला त बंद झाला ते यायचे.
बंद झाल्यात व्हय लास्ट ला बंद झाल्तं, मी चार पाच लास्ट ला आलं नव्हतं.
माझ्या कधी माईतीये काय अ मी चार भाज तास हम पाचच कॉल केल्तो त्यानंतर मी पाच करायला गेलो का नई. त्यानंतर काय ते बंदच झालतीत बा मला तवा
होय.
मे बी तवा सगळ्यांनाच ए त्या दिवसापासून बंद झाल्यात वाटतं.
होय होय सगळ्यांनाच झाल्यात वाटतं.
असं आ
आधी येत होतं ते,
हा आधी येत होतं सोड कॉल करा आणि ए ते फॉर्म भरत बसा आणि परत हा म ऍडमिशन चं बघितलीस
नाय अजून कळत काय
इथं येणारायस काय कुठं?
पुण्यालाच म्हणालोय बघूया आता
हम्म चालतंय की, कुठलं कॉलेज घेणार चांगले मार्क पडलेत तुला.
होय. पिंपरी चिंचवडचं बघायच. ते सगळी तर म्हणलेत तेलाच प्रेफरन्स दे. नाहीतर म, विश्वकर्मा युनिव्हर्सिटीये काय ति थ हाय खर त्या, अ टॉप कॉलेजमध्ये येत नाही ती एम सी ए साठी.
हां.
खरं व्ही आय टी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी एकाच कॅम्पसमध्ये पडतेय म्हण. म तिथला क्राउड चांग तिथली सगळी, असं क्राऊड चांगला असं माझा भाऊ तर म्हणालता. काय माहित आता.
व्हिजिट करून ये की एकदा म.
आणि पुण्याला आता कोण जात बसणार एवढं.
माहि तेपण आहे सोड. ऑनलाईन बघ जरा.
तीथ माझी हायत सोड भाऊते. मी त्यांना सांगितलोय. एक भाऊ आहे. तो व्ही आय टी मध्येच हाय.
हा.
ते पी सी सी वईला कोण नाही हाय एखाद. तरी पण चौकशी करून येतो म्हणलाय त्यो.
हा-हा तुला कुठं पण भेटते. तू कास्ट मध्ये येतेस?
ओ बी सी.
हा.
एवढा फरक पडत नाही. खरं एक-एक अर्धा एक टक्काचा पडतोय.
हा, तरी पण रे. तेवढं पण
हा, त्या फी-फी मध्ये कमी होतेय सोड. कारण की, पुण्यात पण नाही. पण, फी असत्याच वाढतं.
खरं आता मुलींना सगळीकडे बारा हजारच झाल्या ग.
बारा हजार झाल्या?
होय, आता सगळीकडे जर कॅबमध्ये आपण बसलो का नाय.
हा.
बारा हजार फी हाय. जर कॅपमध्ये नाही बसलो तर मग काय, फी जास्तय मग. डोनेशन प्लस फी द्यायला लागते. जर आपल्याना तेच कॉलेज पाहिजे असले तर.
ह, ह, ह. मी एवढं काय माहित नाही. मी ऍडमि शन सा म्हणजे ऑनलाईन भेटलेल. त्या पी सी सी वाईच्या कॉलेजमध्ये तर, ओपन वाल्यांना किती अ नव्वद हजार काय तर हाय. आणि ओ बी सी मधन सुरू होत्यात त्यांना पन्नास हजारय. आणि ओ बी सी पासनं ज्या गर्ल्स आहेत. त्यांना सतरा हजाररच हाय. असं काहीतरी होतं.
हा, तरी पण विचारून बघ सोड. काही-काही कॉलेजांच वेगवेगळ असतया. मंजूर झालेला असते. नाही झालेला अस
होय, आणि आपल्याकडे शक्यतो सगळी इंजिनिअरिंग कॉलेज, एवढी गव्हर्नमेंट नाही आहेत. पुण्यात पण नाही आहे. दोनच दोन सोडली, तर बाकी सगळी कॉलेज सेमी नाही तर प्रायव्हेटच आहे.
व्हय ते तर हायेतचं. खरं डी के टीला पण बारा हजार फी आहे बघ.
होय डी के टी ला बारा हजार आहे. ती वाढवनायत ह्या वर्षी दोन-तीन हजार असं काहीतरी बोललेली ती घाट मॅडम.
व्हय, तू जाऊन आलतीस ना.
मी नाही अक्षता गेलतो. अक्षता गेलती. मी फोन केलतो मधी-मधी एक-दोन वेळा. तेव्हा पण तिनं सांगाल त काय-काय
काय म्हटले मग,?
काय नाय मी म्हणजे आपल्या एक्झामच्या आधी गेलतो. मग ती ऍडमिशन प्रोसेसचं सांगाल ती टीचर आणि काय एवढं काय होत नाही आणि काय म्हणतात ते पैसे देऊन पैसे देऊन घ्यायला पण येते असं बोललीत काय तर
हा ते वाल्या व्हय डोनेशन जरा आपल्या मॅनेजमेंट करतात.
ता हा. ते पण हा आय डी केटत म्हणाली.
हा ते आहे ते सो माहती आहे मला कॅम्पमध्ये बसलं नाही तर मग काय जर तेच कॉलेज पाहिजे असलं तर मग काय डोनेशन प्लस फी भरा फी एक लाख रुपये म्हटलेला. मी जाऊन आलतो तेव्हा मला एक लाख फी सांगितला एका वर्षाच्या डोनेशन जे असेल ते असेल बघ
म्हणजे, मॅनेजमेंट कोटावाल्यांना
हा.
आणि पोरीन म्हणजे मॅनेजमेंट कोटा मधनं घेतलं तरी पोरीन बारा हजारच नाही काही जास्त आहे.
नाही नाही एक लाखच फी कि. जर कॅब मध्ये बसलो तरच बारा हजार फी आहे. कॅब मध्ये बसलो नाही कि नाही आपण मग त्यानंतर मग काय जर तुम्हाला तेचं कॉलेज पाहिजे असलं तर मग तुम्ही पैसे भराने घ्या. र हे काय हच्यामधून मॅनेजमेंट कोटामधून. तरी पण तिचा पाच लाख पर्यंत खर्च जाते प सगळा.
माझं ना?
म्हणजे डोनेशन ते म असं धरून.
हा हा हा.
आवं तुझं तुला कुठं पण भेटेल बाय.
मला आता मी पुण्याला घेतल तर मला खर्चअसणार चं. ते सोडून मी धरूनच चालोय आम्ही तर दोन तीन लाख वर्षाचा.
हा पुण्याला गेले तर बरंच आहे का चांगले आहे पुण्याला.
तसं पण आता दोन वर्षांंतर तरी पण जायचं तर राहायचं आपल्याला. आत्ता नाही तर दोन वर्षाला
दोन वर्षानंतर होय जायचंच आहे सोड. आमची घरातली नको म्हनायले. पुण्याला जायला.
होय.
म्हटलो जातो खरं नको म्हणायल.
तुला किती पडलंस?
मला ऐकुनसत्तर शकतात.
ऐकुनसत्तर येतं व्हय इथं भेटल कॅप ला.
भेटल सोड. कट ऑफ सगळ्या कॉलेजच वेगवेगळं आहे बा.
आता एम सी ए ची कॉलेज भेटली तर मुंबईची टॉपची आहेत काय टॉप टेन मध्ये पुण्याची तीनच आहेत. आणि एक डी वाय पा तिला त तर प्रायव्हेट पडते मग सगळी तर म्हणाल्यात. अं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीला तरं जाऊं नको म्हणांल्यात मलां तरी
खरं चांगलं आहे खरं ते सावित्रीबा फुलं चांगला आहे म्हणतांत की
चांगलाय म्हणतांत खरं नको म्हणांल्याच एक एक जणं
तरी पणं विचारूंन बघं कायं होते बसं तरी तु तुलां कुठं पणं भेटल आणि तूं कांस्ट मध्यें त्याचं बां ओपनवाल्यांना जरं ओपन मध्यें असली असलं तरी पणं तुलां चांगलं कॉलेज भेटलं असं नाईटि एट माहितीला
होयं होयं बघूंया कायं होते पुण्यांचा कांय विषय नाहीं पुण्यांला लैजण आहेतं ओळखीची मुंबईला विजिट टी त्यांला मीळतेय कारणं मुंबई नको म्हणालोय मी उगांस लै दंग दंग त्यांया
अरे मुंबईला मंग जॉब लागली तरं मंग कायं करणारं आहेस
ते जॉब लागणं वेगळं असतंय पणं कायं आंता लंय खर्च पडतोय तिथं
खरं पुण्यांपेक्षा नाहीं पुण्यांत जास्तं खर्च येतोय म्हणतांत बाई मुंबईपेक्षा तरी मुंबई जरां कमी येते खरं पुण्यांत जास्तं येतं खर्च असं म्हणतांत
हम्मं हम्मं मुंबई वि्हजेट यांच्यात आंत्ता म्हणजे ओपनिंग कंट ऑफ तरं जास्तं असणारं की नव्याण्णव त्यां वरं असेल
हां ओपनवांल्या नां नाईंटी एटं पर्यंत जाते मी बघितलो सोर मोबाईल मध्यें लांस्ट कोर्ट ऑफ त्यांच नाईंटी एटंच आहे मगं तूं कांस्ट मध्यें त्यांस म्हटल्यांवर तुलां आराम आराम
होयं तिथं पणं तिथं पणं मिळेल
हम्मं हम्मं असं
ते मेन मुंबईमध्यें कॉलेज आहे बघांयला पाहिजे
बरं तरी पणं चौकशी करं आणि सोडूं नकोसं बघं
होयं बघूंया कांवती
हम्मं
माझं एवढं कॉलेजचं नाहीं आहे कारणं की कायं आंता एमसीए करूंन कायं एवढं कायं होणारं नाहीं जास्तं जास्तं सात आंठ लांख पॅकेज पडेल लंय कायं मेहनत केलं तरं
हां स्किल्स वाढवांयला पाहिजे आपल्यांना जरं कॉलेज कॅम्पस नाहीं दिलं तरी पणं आपणं बाहेर नां आपणं भेटूं शकत्यांत
प्रोजेक्टच बघांलोय नोट मी
हां
आंतापासूनचं प्रोजेक्ट वगैरें असं बघांयला पाहिजे असंग मागच्या सेम सारखं करांयला नाहीं पाहिजे बीसीए मध्यें करतं होतं तसं
होयं तूं दहा मिनटं झालीत बघं कंट करूंन पुन्हां लांव
हां चालते रहां